हा येतोय येत ते बोला
हम्म काय नाही काय म्हणता काय चालंय
काय आता जेवण वगैरे आवरले आता
हा ऊन कस
आमचं ऊन इकडं भरपूर हाय आज
ह काल पाऊस झाला आमच्याकडे थोडासा
राह आमच्याकडे नाही ना. पाऊसाच गरमी जास्त वाढली आता जास्त
हो ना
हो. पाऊस जोरात झाला का तुमचा चड
नाही थोडासा झाला पण ओल झालं होत सगळं आणि काल मस्त गारवा वाटत होता पण आज परत गरम व्हायला लागलं.
अ ते पाऊस पडून गेल्यानंतर परत मग गरमी वाढते
हम्म बाकी काय म्हणताय,
चालंय आता जेवण वगैरे झाली. आता
आता इतकेच झाले का जेवण.
हो आता झाले.
भरपूर आमचे लवकर होतात. पण आज मला उपवास हे चतुर्थी ना,
हा हा.
हम्म आमचे तसे अकरा अकरा पर्यंस सगळ्यांच दहा पर्यंत सगळ्यांच जेवल होत.
हा हा आमच्यात कसं हाय म्हणजे सगळी जातात कामावर म आम्ही ल लेट होतोय प काम वगैरे करून म नं,
नाष्टा होत असेल ना,
हा सकाळी नाष्टा कधी होतोय कधी नाही कधी कसं होईल तस. हा.
हम्म.
बाकी काय नई मुलं वगैरे गेली.
हो मुलं गेली शाळेत. म्हूणन म्हटलं चला वेळ आता बोलाव मुलं गेलीच मुलगी मुलगा मुलगी दोघंही गेलेत. हा. सोडून आले त्यांना म अली घरात तर चला म्हंटलं आवरलेलं तर घ्याऊ बोलून.
मंग मुले म सेमी ला हेत का इंग्लिश मिडियमला?
नाही इंग्लिश मिडियम ला हे सीबीएसई ला
हा हा हा. अ दोघे पन
हो दोघे पण
हा हा.
हम्म हा. तुमचे
आमच्या अजून नाही क म्हणजे अ ज्युनियरला आहेत आता अजून लहान आहेत सध्या.
हा हा. सीबीएसई लाय क ग का कुठे?
सीबीएसी नाही आपला रेग्युलरचा ह्याच हे.
हा हा दोन दोन हेत का मुलं?
अ एकच आहे. छोटा हम्म. आता सुट्टी सध्या सुट सुट्टी चालूय ना,
हा सध्या सुट्ट्या चालू.
हो. बाकी काय म्हणताय बाकी काय नाही बघा चाललंय आ. आता निवांत काम शाळा चालू झाल्यानंतर मग आहे परत.
हा तेच ना आमच ही तसंच चालतंय आता हम्म.
हा.
हम्.
सध्या मग काय ट्रेंडिंग साड्या वगैरे काय घेतल्या की नाही.
हा आता थोडं नवीन आलेत ना सध्या घेत. घेतले नाही दोन घेतलेत. धोंड्यासाठी
हा हा हा ते आता अधिक मास चालू आहे ना. जावेयला. सगळ्यांना असं पाहुण्याना बोलवता.
तुमच्याकडे आहे का.
आमच्या इकडं आहे पण आमच्या इकडे नाही करत एवढं म्हणजे जास्त असं हे.
आमच्याकडे जास्त करतात नाशिक भागात
हो का आमच्याकडे कस म्हणजे ते आईची वगैरेओटी तेवढे भरते. ते जावयाला येत त्यांनी काही नाही करत.
नाही का? आमच्याकडे जावायला आले मुलीला कपडे घ्यायचे पर ते जोडवे करतात.
हा हा.
हम्म. अ ते अनारसे हो आईच ना मग आई आईवडीलच करतात. मुलीला जोडवे कपडे जावायला कपडे परत कोणी कोणी ऐपत ततीनुसार सोन्याच्या आवी वगैरे करतात जावायाला.
ह म्हणजे ते अधिक मास असेल तर म्हणजे त्याच महिन्यात असते ना फक्त
हो हो ते हम्म. तुमच्याकडे नाही करत का.
नाही करत म्हणजे असं हाऊसेन करतात पण ते असं जास्त ठिकाणी नाही करत.
आमच्याकडे तिथे प्रत्येक घराघरात करतात माहिती का
हा हा चांगले ना
हो आणि आजता तर खूप फॅशन झाली आता ते सोशल मीडियामुळे कि काय जरा जास्त आलंय या वर्षी
हो हो म्हणजे आम डे जास्त ते मा पण नव्हत ते कर आता युट्यूबला वगैरे सगळे दाखवतात ना ते धोंड्याचा महिना धोंड्याचा महिना त्याच्या मुळेमग कुठं कुठ तरी ते करतात
ी भरायची ते पण त्याच्यातच आलं पण मग हे पण इतकं इतकं काय आले ना इतको वापरे
हा हा मग आमच्या इकडे ते फक्त आईचे ओटीच भरतात तेवढंच करतात दुसरं काय नाही मगजेवढे वगैरे म्हणजे आपण आपणच करून घेते अस
नाही आईने जे झोडवे करायचे कपडेही करायचे जावायला कुणी कोुणी अंगठी पण करत जावयला आणि सो हा आणि पूर्णाचा स्वयंपाक
हा जेवण वगैरे
हम्म
हा हा चांगलं आता भरपूर म्हणजे नवीन नवीन आता खळवण चालेय मधच ते
नाही केळवण तर होत पण ते काय झालं माहिती का आता अधिकाचा महिना आहे ना हे पण करायची पूर्वीपासून आमच्याकडे पण आताय ना आता असं वाटत हे सोशल मीडिया मु फोनमुळे जास्त व्हायरल होत आणि जास्त लोक जास्त दिखावा करताय
हा तेच ना व्हिडिओ काढण्यासाठी ते स
पूर्वी पण आपण बोलवायचं ना लग्न जमलं की पण फक्त कोणाला बोलावायच माहिती का फक्त मुलीच्या आई वडलांना बोलवायचे पूर्वी ते लग्न जमलं
हो हो ते तेवढेच फक्त
देवनवरीला बोलत होतात
नाही नाही तेवढं आता एवढं पहि जास्त एवढं संपर्कच नसायचा ना.
नाही नाही पण आता मला आठवतं ना ते केळवण कसे असायचं माहितीय का? आता ज्यांच्या मुलाचं लग्न. जमलंय ना त्यांच्या मुला त्यांच्या मुलाला आणि आई आईवडला ह ना. त्याच्यात मुलगा कधी यायच? ते यायचं नाही, देत पण नव्हता पण आई वडील यायचे. आणि मग कपडे केले जायचे एवढंच. आता तस ना आता आता डायरेक्ट मुला मुलीला बोलवतात आणि त्याच पण ते व्हिडिओ वगर
हो, तेच आणि आता सगळीकड ते चालय आता डोवाळे जेवण वगैरे ते चालूच आहे.
हा एवढं ना, इत जास्त वाटतं फोन मुळे ना जास्त जास्त वा वा्हावत चाललीत ह.
आता प्री वेडिंग वगैरे सगळं चालूच आहे.
हो सगळंच झालंय. मी तेेच म्हंणते, ना सोशल मीडिया होय जास्त व्हायरल आणि जास्त, वाढत चालय.
हो म्हणजे, एकाच एक व्हिडिओ बघून सगळ्या आपल्या वाटत आपण पण कराव असं‌ सगळ्यांनाच वाटतेस.
काही, कुणाची ऐपत नसेल, तरी करायचं का?
हा, मग ते पण करतातच ना आता मग काय करणार. च्छा असेल, तर असं करतातच आता काय करायचंय
हा, ना आमच्याकडे तर खूप हे जास्त. प्रमाणे केळ ते, धोंडे ज आता हे अधिक मासाचं तर खूप हे. झालंय प्रत्य प्रत्येक घरात बोलवतयत, प्रत्येक घरात म्हणजे, अगदी त्यांचं जावंय लेक जावं नसेल तरी चुलत मावस सगळे बोलवतात. आणि. ते झालं. बर ते तुमी म्हटले ना. आता हे पण
तेडो आहे
हा केळवण केळवन येन वर्देवरनवरिला बोलवतात नव देव नवलाज जेवायला ते पण खूप करायला लागले
हो हो भरपूर म्हणजे असं ते म्हणजे असं जास्त मोठ्या प्रमाणातच बनवाय लागलं सगळे डेकोरेशन काय
हो ना तेच ना
हुं
हू
तुमचं झाले का मग तुम्ही जाऊन आला?
नाही आम्हाला जायचंय यांच चाकेत याच्या कामंवर ऍडजस्टमेंट मी मिस्टराच्या ना आमंत्रण आलेलं आहे हा आता मुलांच्या पण सुट्या पहाव्या लागतील ना मुलांना पण घेऊन जावं लागेल ना?
हो हो
हुं आजच म्हटले ते एक दोन दिवसात जाऊन येऊ म्हटलं बर.
बाकी काय म्हणताय आणि?
बाकी काही नाही मग बाकी काही नाही म्हटलं आपलं रोज चचं
आमच पण रोजचच चालू आहे दुसरं काहीच नाही बाकीच हा हा
ते एक झालं की परत ते बघा ना मुलांचे पण दर महिन्याचे बडे
हा, हा, हो, हो दर महिन्याला पहिल्या कस वर्षाच घालायचं आता महिन्याला फोटोशूट वगैरे बनव करतात
हो किती किती खर्च करतायत ना लोक असं वाटत
ते खर्चच करून टाकणार असं आहे चाललंय
हो आणि बघा ना दर महिन्याला वेगळेवेगळे करायचे थीम ते ठीक आहे फोटोशूट पुरत पण ते सहा महिने हा परत सहा महिने झाले की ते पण मोठं करतात. मुलांच परत ते जेवू घालतानाच केवढं करतात जेवू घालताना.
हुं हो अन्न प्राशंनच ना ते
हो हो
हो किती पदार्थ बनवतात डेकोरेशन
का अख्ख घर पण मिळून एवढे पदार्थ खाणार नाही एवढे पदार्थ आणतात सांगा बर तुम्ही आहो दाखवतात नाही पण तुम्ही सज विचार करा ना तेवढे पदार्थ मिळून सगळे घराच सुद्धा पोटभ जास्त भरून उरतील एवढे पदार्थ केले जात
हो भरपूर बनवलं जातं मग काय थँक्यू
हम् वाढदिवसाला पण केवढा केल्या जातो म्हणजे पूर्वीपेक्षा ना लोक आता खर्च जास्त करतात आणि खर खर्च आणि फोटो
त्याच्यासाठीठीच आता सगळे इकडे चालले ते
हो हो असं वाटत फक्त दिखा्याच
अं दिखाव आमच्या मिस्टरांना असं आवडत नाही म्हणजे असं दाखवणं ते नाही करणं
माझा लहान माझा छोटा मुलगा म्हणतो माझं केलं होत का मम्मा दर महिन्याला असं म्हटलं हो केलं होत मला म्हणतो म्हटलं अरे तेव्हा फोटो नव्हते म्हटलं आता काय सांगू हम्म त्याला पररत ते ना काा हे करतात संक्रांतीच्या वेळेस पण मुलांचं
हो हो ब बोर ना
ते पण केवढं करतात आता आमच्याकडे तर खूप करतात तुमच्याकडे करात
हो आमच्या कड पण करतात ते मुलांच ते माळा वगैरे न. घालतात त्या तळगुळच्या.
कपडे काळे कप
हो तेच सगळीकड चालूच आहे काय. खरा नाही.
प्रेग्नेंट बाईला पण ते करतात परत नवीन लग्न झालेल्या बायांचही करतात.
हो हो तेच आता आ बघु अ पुढच्या फोन मध्ये आपण. पण बोलूया.
हो चालेल. करता का लगेच. बर.